एवड किती मीळतय एका काॅल्ला तीस काॅल झाल्याबद्दल एका कॉलला त्यांच असं म्हणण जेन्युअन कॉल करायचो दहा मिनिटं बोलायचो मराठी मज हम्म
ह
काय आपल्याला किती मिळण्याचे ना
ये यारे बा एका मिनटच ए मिनटच अठरा रुपये अठरा रुपये रे आठ आणि पुुलाा उ आ तुला आठ तुला आठ कसं म्हण पहिलाही घेतला पण तु पहिला घेत नाही म्हणून तस नाही असं नाही तू पण तुला पण ता एक दोन फॉर्म भराय फॉर्म भरलासे ना तू आता भरलाच नव्ह तो फॉर्म म भला त तुझा पण तुझा पण दन फॉर्म भरलाजे तू कसलं
त गुगल वर जा उदय हा टास्क आला फोन अ ब्रेंडचा हा नंबर टाकायचं तच्याकं कार्याहि त्यांना फोन करायच तसकणंतर आहे पालट ते कला साध मग पैसे करायच बँक अकाउंट ऍड करायच ते उद्या सांग की कसं करायचं थांब की आता मी ॲप उघडतो
आ
हे असंच राहते का बॅक घेता येत नाही ेे कॉलप ब बर चला जाऊ काय
का आम दहा मिनट येऊ कॉलचत मा
काय करत आहेस जाणार आहे सकाळी ट्रेकिंग ला जायचंय सकाळी ट्रेकिंगला रामलिंग
कोण कोण चाललाय
शंभूच वेल्डर थाट कमी केलाय की भावांनो खात कमी केलाय की लुक चेंज दिसायलाय सगळा
हा हा ब हो ह हम काम केले हा हा
तवाच सोडलास काय ए बसायला लागल्यात बसून घ्या म्हणजे गल्लीवर सगळ फॉरवर्ड केलाय म्हण कि हे हय देवाळ करत काम आता फला पोर गेला अभिज किंग फिटनेस. अबीज किंग फिटनेस.
बसलायसा काय?
थांब एक मिनिट मी अपडेट मारतो. मग काय. शंभू तरर सिनियर बिल्डर अरेरे या शभू स तुमच्याबरोबर येतो ना शंभू होय आमच्याबरोबर येतेय. सगळा वर्कआउट संपवतोय स्टॅमिना ढिक
अरेच ना गनबीन सगळ बदललीच क रे शी काय याला नोटिफिकेशन कस मध्ये मध्ये येतेय बग की. ती येतय त्याला काय करायच.
कुठं फिरायला. हे मला पण नाही आवडले त. वाट लावली सगळ्यांची. गेम सगळी वाट लावल्यात रे.
होय की हे काय विषय हो ना विना का दियला असं लांब लांब दिसायली. का जण अस लांब लक्ष्मी.
ओके बघाय जायचं म्हणतात. ती गायपच झाली की तू यायच्या आधी.
अ
झालं की. संपलं की. घ ये इकडं बघायचं. आता ते कांबरुन देतात त्यासनी. त आज काय मारला जिम मध्ये? उद्या. जिममध्ये. काय मारलास तू आज? बाय सेल. पैसे पोटाच मारतो म्हणलास. पोटाच मारलास. म्हणालात कीे. साडेसात वा वाचल्यात बाळ. आपणच सांगतोय आठ वाजल्यात. मला पण वाटलं होतं सव्वानऊ वाजल्यात आणि आत सव्वा आठ वाजलेत. अरे गाण्याच्या रिलचा आवाज का येईना हित. आवाज वाढव की. अरे फुल्ल हाय नव्हं. ह थांबकी चार मिनिटर आलोय. तीन मिनटर आलोय. पत्रभ बळ पाडला शध बघ ड्रीम बजे चालू केलाय. सुट्टी देईना. कधी आहे. ते आधीच्या हेला बोर्ड निट करून आनलाय. जिमला वगैरे त्याला ड्रिल मशीन दिल्यात काय होलपाडाय. आणि चालू केलाय मशीन. बोर्डच फाडत नाहीं आता. मग रे. सर दंगा करत असल. सर रडायच्या घाईला आलते बघून.
ह
विकनेस.
आइईईण
शंभू रायगडला येणार काय उदया. शंभू आ. उद्या काय काम हाय. उद्या पहाटे राज्याभिषेक असतोय रे. किती वाजता? हा आदित्य एकनाथ शिंदे-बिंदे सगळी येत्यात. फडणीस तेन. फडणीस तेन सगळे येतात उद्या. एकनाथ शिंदे फडणवीस सगळे शासकीय उद्या. रस्ता बंद झालेला. वय पाऊस
आइईईउऊऊछ
एवढ रली आहे. आरे कॅरम हे आपल्या दुकान ऑफलाईन-ऑफलाईन. म मझ नाही म ग ब बभमममययरर म का डली कू प्रत्येक गोष्टीला अडीत काढतात. देव भय्या आला बघ. थांब की जरा. झाला की ए थांब आजून दोन दोन हाईत. बणते.
हम्
जाह होता ना का
ब